हॅलो
हॅलो हा बोला
आता येतय आवाज हम्म आता येतय ना आवाज
हो हो आता येतोय आवाज
हम्म
सकाळी हा हा आज काही मुलासाठी सकाळी इडल्या वगैरे काही करून झाल्या नाही शेतामधे जायचं होत
हम्म
अस नाव कुरड्या वगैरे तोडून दिल्या होत्या
हो हो
लई आवडतात मुलांना कुरड्या वगैरे
हो का हो
पुुरड्या वगैरे आवड तर त्यांना चिप पण आवडतात उन्हाळ्यामध्ये चचीप कुरड्या वगैरे त्यांना करून ठेवले शाळेमध्ये जा जाण्यासाठी ते पापळाची चटणी पाहिजे
हम हो का
हा
हम
आप्याची चटणी वगैरे पाहिजे ना मुलांना नाही तर मुलं परेशान करतात तर भाजी वगैरे आवडत नाही रशेची सुक्या सुक्या सुक्या पटतच नाही त्यांना
माझ्या घरी पण तसच आहे पापड आणि पोळी तरी खातीन द्या भाजी खात नाही आणि लोणचं पाहिजे त्याच्यासोबत
लोणचं पाहिजे आमच्या घरी तसंच आहे लोणचं पाहिजे भाजी नसलीच चालते मग लोणच्यामध्ये तेल टाकून वगरे खातात
हा हो बरोबर आहे कसं असं मुलांचं तसं आहेच ना थोडस चटपट पाहिजे त्यांना
हो पाहिजे आता पहिल्यासारखं नाही राहिलं ना आपण एवढ आठवतो ना आपले आई वडिलांनी बाई आपले लेकर लई आटतात काही समजत न्हत आठ न्हत समज मागण नवतं
माझा नाही भरोसा कारण की परिस्थिती तशी होती हम्म त्यावेेळेस ना समजा होतच ना ते काढतस होत
हा आईवडील एवढं आपल आट काढत का बाई काढतच नाही समजे नाहीले आठणं म्हणजे आपल्याला समजे नाही काय साठवत आता हम्म बरोबर आहे. लग्नात जायची पहिली तयारी ही असते लग्नात जाण्यासाठी. माझ्या भावाच्या कुक होत. पण ह्या उन्हाच्यान काही जाण नाही झाल.
हम्म
दोघोचे दोघ हो एवढे माग लागले. खूपच परेशान केल. आखिर तुला जाऊ देत नाही म्हणत मी. त्यांच्याच्यान जाव नाही लागल मला. हा मग गेलीच नाही ना बाई उन्हाच्यान, नाही तर मग आम्ही येतो.
नाही बरोबर
त्याचे पप्पा म्हणले लेकराच्या तब्यता खराब करशील उन्हात जाऊन.
उन्हाळीच्या तब्येता खराब होतात बरोबर.
पावसाळ्यात झाली आठ दिवसा अगोदर ही कुंन कुंन. मग तिथे गेलो होतो आम्ही. तेव्हा मुलाला पण नेल.
हम्म त्याला पण पाहिजे ना फिरायला काही ना काही.
हा पाहिजे त्यांच कस असते आता घरातल्या घरात समजा राहतात. आणि टी व्ही, मोबाईल अन
उन्हाळा खूप तपला ना, त्याच्यामुळे मु मुलांना उन्हाळ्याच्या बाईर काढलच नाही.
तापमान बी खूप वाढलेल होत ना म्हटल. हो तापमान एवढ होत म्हटल की निस्त माहेरी गेली होती. ये आता तिकड म्हटल. अशी घटना घडली म्हटल. अ तिथ नवीनच एक बेकरीच दुकान लागलेल होत त्या ठिकाणी. हो अस म्हणजे एक महिना पण नव्हता झाला नवीनच अस त्यांच्या घराच्या समजा थोडस अ अर्धा किलोमीटर अंतरावर असणार. त म्हटल सर्व पूर्ण त्याच उद्घाटन पण झाल. त्याच सर्वच झाल म्हटल. म्हटल आणि दुक दुकान पण सुरू झाल. एकच महिना झाला होता. त्याला म्हण एकदम अचानक कस एकदम आग लागली पूर्ण दुकानला. पहिले फ्रीज जळला. पहिले ते फ्रीजर ना मोठे मोठे आता तिथ कस बॉटल इथे आता बेकरी म्हटल म्हणजे तिथ सर्व्याच गोष्टी ठेवतात ना आता त्याच्यात. अ तिथ सर्व समजा त्याची आईसकोन हे ते समजा राहाला पाहिजे. तर मोठा फ्रीजर होता तिथ सर्व थंड याच होत तेच दिप इतकी भयानक आग लागली म्हण त्या फ्रीजमध्ये, की पूर्ण त्याने दुकानच एकदम जळून टाकल.
बापरे ते फोनामध्ये आलत ते तेच का ग. तेच आहे का ते. फोनामध्ये आलत ते फ्रीजच.
हो फ्रिजच जळलेल आणि तो फ्रीज नाही का म्हणता अस भिंतीला एकदम टेकून होता म्हणतात. त्यामुळ ते त्यामुळ ते जास्त नाही ऊनही म्हटलं नाही ना त्या वेळेस तर ऊनही खूप होत ना. तापमान खूप वाढलेल होत. आत्ताची समजा महिन्याच्या अगोदलली गोष्ट आहे.
हम्म हम्म आता पहिल्यासारखे कोणती उपकरण उपकरण नाही राहिले. कोणत भांड सांभाळायला ते तर खूप यांना प पाव लागते. इलेक्ट्रिकला खूप भ्याव लागत. टी टी व्हीला, कुलरला
हो हो लहान मुलांना तर खूपच दूर ठेवा लागते म्हटल त्याच्यापासन. हा लहान मुलांना खूप दूर ठेवा लागते. कस मुलांना सवय असते फ्रीज मध्ये जाऊन जा ऑन फ्रीज मध्ये फ्रिजमधून हे काढू देे. ते काढु दे. अस काहीतरी समजा घेत राहायच असल, हो हो हो
आपण मग दही, दूध वगैरे ठेवण्यासाठी फ्रीज वापरतोच ना.
हो. कसं फ्रीजची गरज असते ना. समजा, उन्हाळ्याच्या भाजीपाला लवकर सोक ते. अ त्यावेेळेस ना थंड पाण्याची बी गरज असते. आता उन्हातून आपण बाहेर, हून आलो कधी त कधी असं थंड प्याव असं वाटते. थंड पाणी प्याव असं वाटते. असं लहान मुलांना खूप दूर ठेवाव लागते अशा गोष्टीपासून आणि ते मागच जे फ्रीज मधलं ते असं ते लोखंडाच असते ना. समजा ते जाडी असते ना त्याच्या मागन ते एकदम तिला टेकून ठेवली होती ना. त्यामध्ये शॉर्ट सर किट झाला अस. एकदम गरम झाली ते भिंत पण आणि ते पण गरम झालं असं. त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट झाला तो आणि एकदम ब्लास्टच झाला म्ह
आपल्याला पाहावं लागते ना. बरोबर, त्याची वायर बघ बरोबर आहे काय उंदरां न कट केली की काही असं लक्ष ठेवाय लागत
लक्ष ठेवा ला तेव्हा ते नवीनच लागलेलं होतं. त्यावेळेस नका एवढंच समजा नव्हतं आता त्यांना काही एवढं समजलं काय आता कोणाला असं वाटंत की काहीतरी नवीन बिझनेस सुरू करा म्हणून त्यांनी इतका मोठा खर्च केला. इतके मोठे पैसे खर्च केले. बांधकाम केलो. त्याच्यात सामान पण भरून ठेवल ना पूर्ण. त्यानंतर मग हे असं झालं.
हे झालं बरबर नाही झालं असं कस कसं त्या विचार आले. किती समजा संकट आला त्याच्यावर काय किच
हो. एकाएकी संकट म्हणजे किती नुकसान झालं. त्यांचं लाखांना नुकसान झालं. छंद त्यांच आता कोणालाही असं वाटते दोन पैसे कमवण्यासाठी काही ना काही समजा करा कोणता तरी बिझनेस छोटा मोठा समजा टाकाव वाटते.
हा बरोबर आहे. कुणाला काही ना काही करावं लागते ना. आता आपल्याच गटामधल्या बाया काही ना काही काही ना काही काम चालू आहेत. याचं काही ना काही करून राहिले आणि काही अशा आहेत त्यांना काही करावच वाटत नाही.
हा ते काय आहेत.
त्यांना ते जे काम करतात. ते पण नवीन कुठ काम करत नाही. कोणता उद्योग टाकत नाही ते करायला पाहिजेत ना.
कधी उद्योग असला कोणता चांगली गोष्ट आहे उलट
हम्म.
मला पण असं काही काही नवीन करावं असं वाटते.
बाकी
खरं की काय. असं आहे की यात्र चांगली कडक ऊन आहे. अस म्हटलंत आपल्याला हम्, कालपर्यंत एकदम थंड वातावरण होतं.
हो ना. आता थंड वातावरण आता शेतीमधली काम चालू आहेत. शेतीमधले कामं करून घेऊन राहिलो आम्ही लोक.
हम्म
आज पाऊस आला नाही तर, मग शेतीतील काम उरकून घेवा. नंतर मग घरचे काम आहेतच.
हम्म
तशी आज मुलं घरी होती. उद्या मग त्याचा डबा वगैरे बनवणं. त्यांना तयारी वगैरे करणं त्यातच वेड जाते.
सकाळी उठल्याबरोबर तेच ड्युटी चालू होती तशी.
हम्म हो ना नायतर काय जर ते मुलं जर शाळा शिकतात तर त्याच्या सोबत आईले शिकाव लागते शाळा अशीच गोष्ट हाय ते.
असंच हाय ना ते जस तेच्या पेक्षा जास्त काळजी आपल्याला आपल्याला त्यांच्या पण पहिले उठून ते तर सर्व तयार ठेवाय लागते.
हम्म हम् बरोबर हाय.
आपल्या वेळेस तस एवढ नव्हतं. उठून गेलं की चल रे जाय शाळेत तयारी करून.
तयारी करून बरोबर हाय.
हम्म म्हणजे आता या लहान वयात समजा आपल्याला समजत होत ना की तयारी स्वतःची करून ते आई बाबा सकाळी समजा शेतात जात होते तवा काय एवढं समजत नत त -स्वतःच तयारी करून निघायचं.
जायचं आपल्या स्वतःला काळजी राह्याची ना शाळेची आता मुला काळजी नाय राहत आपल्याला काळजी राहते उठा बाबा दहा मिनंट ताई मला पंधरा मिनिटं टाइम हाय.
हा ते सांगावं लागतय त्यांना नाय ते आता प्रत्येकाच्या जीवनात तेच आहे आता.
तेच हाय आता धावपडीचं आयुष्य हाय.
चांगल शिकतील तर कायतरी बनतील त्यानं त्या भविष्यासाठीच आपल्याला त्यांना उठून द्या लागते आणि त्यांच सर्व करून द्याय लागते.
हो ना बरोबर हाय ना आता त्यांचं भविष्य ते आता आपलं भविष्य आहे अशी गो
हो असं हाय ना ते ते त्याच्यावरून त्याच्यावरून त्यांच्यावरच अवलंबून आपण आहोत ना.
त्याचं जर भविष्य चांगलं असल तर आपलं मठा- म्हातारपण चांगलं राहील.
चांगलं राहील. आणि काही म्हणजे कसं त्यांना पण असं बोल नसला पाहिजे ना मुलांच की
हम् हम्.
किंवा तुम्ही काय केलं जसं आमच्यासाठी तर आता हे सर्व काही काय केलं असं पण बोले ना अजून जसे मोठे मोठे झाले जसे समजदार झाले त्यांना समजतेना.
ते हा विचार नाय करत आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात हा विचार नाय करत ते.
नाही आजकालची जनरेशनच तशी बनलेली आय म्हटलं. आता ते मोबाईल च्या आणि ते बाकी दोस्त मि ते बाकी काहीच माहीत नसते घरातलं आई वडील काय अस त्यात कोणी काय असते नातेवाई कोणाले काय म्हनतात नाही समजत आजकालच्या मुलांना. समजून सांगाव लाग ते आपल्याला सांगावं लागते की हे असं नाय हे तसं हाय याला हे म्हणतात. काही काही जणांना तर रिश्तेदारी पण समजत नाही. कोण कोणाचे कोण आहेत अन् काय आहेत. मुलांना एवढं लक्ष राहात नाय ना जस
अ- दोन -दोन तीन -तीन वेळेस सांगाय लागतेय की बाबू हे आत्याचा मुलगा आय. की हे हाय वहिनी मामीचा मुलगा हाय असं सांगाय लागते तेईले.
असं सांगाव लागते जनरेशनच ते बनलेली ए ना आजकालची.
राहिले, पहिले तर पावणे येणं जाण कर आता पाहुणेच कोण जाते हो बाई कुठे?
आता त म्हटल माग मागच्या याच्यात म्हटलं त्यावेेळेस ना, आता म्हटलं किती कि दूरचं नातेवाईक अस ओळखल्या जाई म्हटलं, त्याच नाव गाव त्याच
तिसऱ्या पिढीवरच्या, तिसऱ्या पिढीवरच्या लोकांची ओळख आता त्या, पहिल्याच पिढीवरच्या लोकांची ओळख नाही रहात, बरोबर आहे ना? बरोबर आहे, आता ओळख दोन दोन, तीन तीन, वेळा सांगितलं तर लक्षात राहत नाही.
आता ही जनरेशन तशी होऊन बसलीये.
बाकी
काही आता
आता या ह्या वर्षी उन्हाळ्यामध्ये आम्ही जास्त लग्नामध्ये गेलोच नाही बाई, कारण की उनच खूप होतं.
आम्ही पण कुठं बाहेर गेलो नाही कस, मुलांच्या इकडे पहिले लक्ष द्यायला लागते. खराब, हो सवय नसते ना, आता कसं उन्हात जायची. जे समजा रोजच्यासाठी उन्हातले काम करतात, त्यांना काही वाटत नाही.
हा हा.
मी म्हटलं उन्हातले काम करतात, दररोज, तर त्यांना काही वाटत नाही म्हटलं असं.
त्यांना काही वाटत नाही, बरोबर आहे ना. आपण घरातल्या घरात राहतो, आपल्याला खूप भारी जाते ना ते.
हो, आमच्या घरी तर उन्हाळ्यात तर म्हटलं, एक झालं की दुसरं
दुसरं, हम्म! नाही तर काय, आमच तसं आहे ना, एक मुलगा झाला की, दुसरा मुलगा बीमार पडते, मुलगा बीमार पडला तर, मी बीमार पडते.
एका मागे एक आपल चालूच असते म्हटलं. बरं मग तुमचे, मिनिट संपत येत म्हटलं मग आता. ठेवते, संपत आहेत, म्हटलं मी कॉल करते.
हो हो, बरोबर आहे. बाकी? करूया मग काम वगैरे